आवाज येतोय
हॅलो हा येतोय ना आवाज माझ येतोय
काय करते मी मस्त तुझं झालं का जेवण वगैरे
जेवण नाही पाहुण्यांचीच गडवड चालू आहे अजून तर
ह
पाहुण्यांचीच गडबड चालू आहे आज
हो झालं का लग्न कस झालं लग्न
लग्न मस्त झालं सर्दीी खोकला ताप लागतात रिटन गिफ्ट पदमेला सर्दी खोकला ताप रिटर्न गिफ्ट मध्ये मिळालं म्हटलं लग्न झालं
हा ते तर लग्नानंतर भेटतच ग त्याचा विषयच नसतो
सगळ झाले प्रोग्राम व्यवस्थित झालंय आता सगळे पाहुणे ज्याच्या त्याच्या घरी चालले
अरे वा नवरी नवरदेव कुठे हॅलो अच्छा म
आवाज येतय का
लग्नात नाही गेले तुम्ही नाही गेले मंदिरात
नाही ऍक्च्युली ना बाळाला ताप आलेला आहे म्हणून मग मी नाही गेली त्यालाही सर्दी खोकला ताप सगळंच आहे
कांद्याचा रस लावण त्या अ त्याला पायाला आणि याला काना टाक ऊन लागलं असेल
बोली कांदा आहे ना पाण्यात टाकून कास्याच्या वाटी मी नजरून उचलवते पण ते ना
हा नजर पण लागली असेल
हा म्हणून मग आता ते चाललय मम्मी बोल मेडिसिन्स तर आणल्याय डॉक्टरकड नेऊन आणलं त्याला खूप जास्त फिवर्हर आहे त्याला
बाकी अजून काय म्हणते हॅलो
अली नइस
आ
आली नाही म्हटलं
हॅलो तुझा आवाज गेला अग
लग्नाला आली नाही
ह तुला माहिती आहे ना
हा मला माहिती सगळं
अ मला इथलं इथे ये आग काय य काय तु तुला सांगते आज फादर्स डे च सेलिब्रेशन होत स्कूलमध्ये मला ना आठ पंधरा दिवसापासून इतका स्ट्रेस होता
क डोक्याला ताण होत शेवटी पप्पा आले म्हणून मग बरं झालं हा म काल पप्पा आले मग आज फादर्स डे साठी गेलेले ते मग तिथून मी तिकडे याचत गले हम्म आपल्याला काही एक ताण असतो का
ते तर आहे आपण आपल्याला तर देऊन सगळ्यांना एक एक देत आपल्याला शंभर देत का मला ते समजत नाही जस्टिस नाही आपल्याला
हो नाही जो जो अस लॉयल राहायचा प्रयत्न करतो ना त्याची तेवढे तेवढे जास्त परीक्षा घेतो.
अरे इकडे पण फार काय, लग्नामध्ये फार काही ना काही, काही ना काही दिसतच.
हो ते तर, मंग आ
आम्ही आम्ही. मी चार चार वेळे जाऊन बोलवते. अगं म्हटलं आमचं पण इकडे लग्न तेच, आम्ही एक साइडला हे जाऊनच्या वेळेस बोलवते. तिकडे मम्मींसोबत बसायचं असतं. प्रशीव असो, हे असं जरा
हं हम्मम ते तेच होऊन जात, पण आम्ही एका साइडला म्हणजे माहेरचे की सासरचे
माहेरचे वो सग सगळे, माहेरचे गं सगळे जावय फोटो काढताय एकदम
हां म
करतायला घेऊना त्याच्या आजी सोबत बसलेलो होतो, आतूसोबत बसलेलो होतो
हम्ममम
घरमाला तितेही बघायचं होतं. मग नवरी नवर देवचा रूम होता एसी. मग आम्ही तिकडे बसलो. कन्यादानला पण आता जे जोडवे वगैरे घालवायचे तर ठीक आहे, मी एक तिच होती पण सोबत तर पाहिजे होत कोणीतरी. मी जोडवे मणी मंगळसूत्र मध्ये मी आता कुंकू वाट आतमध्ये कुंकू भरून दिला, ओटी भरली,
हं हम्म हम्म
इथ बसत होता इकडे मग चार चारच बोलून, बोलवाव चार चार वेळेस बोलवावं लागत होतं, म्हणून म्हटलं जाऊ दे जे करायचं ते करा, भावाच लग्न आहे मान माझी हौस आहे मी करते करून मो
मग काय, मग काय करणार आहे, दुसरं काही करू पण नाही शकत आपण सगळंच, मला तर आज असं
ते म्हटलं होतं की नाय. आपलं आप बघायचं, करायचं, आता फक्त फॉरमॅलीटी. हो, नाही कधी कधी असं वाटत हो रिग्रेट वाटत होत
हो मंग, आणि काल तुझ म्हणजे तुमच्या लग्नानंतर पहिलं प्रोग्राम होता ना, मग ते अजून जाणवतं.
ना म्हणजे आता, मोठ्या बहिणीचे मिस्टर ते सगळं करता आहे पुण्याला पाण्याचा ज गार लागत आता ॲक्वागार्डच आणि पाणीच गरम त्या आता ते पाण्याचे बॉटल कोणाला कोणाला पुरतील मंग एकदम मागवलं होते पाण्याचे, तर मग ते जात आणताय आणताय आम्ही बेक साईड लाच बसलेलो मस्त. कोणी कुलर मध्ये पाणी टाक स्वर गाय ठेवतय कुणी काय तं आमचं काहीच नाही सांगावं लागत होतं सगळ्या गोष्टी मग चिडचिड होतेच ना मग तेच सांगते ना, म्हटलं म्हणून सगळे इग्नोर करताच रोपण फक्त याच्यासाठी होता, कोणीच पाहणे नाही, सगळ्यांनी माहीती का सगळेच्या सगळे सगळे टेरेस वर झोपले होते खाली मंडप टाक होता जवळपणच पाहुणे म्हच्या इकडे बेडरूम म इकडच्या बेडरूम मध्ये डायनिंग रूम मध्ये पण तो पण मोठा आहे बेडरूमच्या साइजचा एठा तिथे पण पासा बायका सहा सात बायका झोपल्या होत्या हॉल मध्ये दहा पंधरा बायका झोपल्या होत्या बाकीचे सगळेे टेरेवर झोप झोपलेले होते सगळ्यांनी ऑ ॲडजस्टमेंट केली आम्हीच फक्त आम्ही आता कसं मोठे म्हणून मग हॉटेल रूम बुक केलं होतं पण दोन जणी होत्या पण आम्ही थ्री बेड बुक केलेलं होतो
ह् बरं मग तेच, तेच होऊन जातं गं आणि
मग आता ना वर बसवून नवरदेव, नवरदेव एकटं झो झोपता येणार नाही आता जास्त लाडकी जावंई होते ना म सांगितलं लाडके जावाई गरम मुळे झोपचं नाही झाली चिडचिड झाले म सहा सात सात वाजता उठून गेले हाॅटे तलवारी
मला हे म्हणायचंय, कि ल लग्नासारख्या ठिकाणी ठीक आहे. एखाद्या दिवशी नाही पण झोप झाली. नाही पण हे झालं, तर काय फरक
मग तेच ना, अगं एवढं मी मला अक्षरशः डायरेक्ट बोलली एक काम कर म तुही जाईन ओ पार्कला जा म्हणे जा अरे आता इकडे सगळी मॅनेजे मला बघावी लागते अगं सगळी मॅनेजमेंट मला बघावी लागते, काल आता मी हॉलवर लेट गेली त्याच्यामध्ये म्हणजे सीन असा झाला, तर त्यांनी डेकोरेशनच जे सांगितलं, मी जे चेंजेस सांगितले होते ते तर केलेच नव्हते. परत वर वधू च्या रूमच्या चाव्या दिलेल्या नव्हत्या ते झाल्यानंतर ते त्यांच स्पेअर चं सामान होत, ते त्यांनी झाकलेल नव्हत ते पण तसचं उघड्यावर होत. बाकीचे फ्लावर अरेंजमेंट मी जे सांगितलं, त्याच्यावर पण डस्ट होत. म्हणजे मी न गेल्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. आता ते काय झालं पैसे आता झालं लग्न. आता पैसे तर भाग देणं भागच आहे ना. हे जर मी आधी गेली असती, अरेंजमेंट बघायला इकडंच काम सोडून. तर मग ह्या गोष्टी मग मी बघून घेतल्या असत्या ना
मग तेच होऊन जात. अ हेच कळत नाही असं समोरच्याच्या आनंदात आनंद का नाही व्यक्त करत लोक मला
मला समजतच नाही आहे माझं कु ओळखी अरे मग तुम्ही संबंध बनवा, ओळख बनवा, आता आम्ही नाही का बायका म्हटलं, परक्या परक्या घरी म्हणजे आपलं म्हणून हे करतो. लग्न दिल दिलेला सार करतो. म्हटलं तुम्ही इथे अनोळखी तिथे तुम्हाला दोन दिवस काढायचे आहेत. सर म्हटलं आम्हाला अख्खं आयुष्य काढायचं असतं. आम्ही आमची जागा तिथे निर्मा र्माण करतो, स्थापन करतो, सगळ्यां आवू अवडी निवडी सगळ्या गोष्टी करतो. म्हटलं तुम्ही दोन दिवस नाही करू शकते का?
बरोबर आहे. आणि आताच म्हणजे, आताच असं नाही आहे ना की तेवढ्या वर्ष तूम आता पाच वर्षामध्ये तुझ्या सासरी लग्नच नसेल निघा यला तू पण त्यात
नाही ना नाही नाही झालेलं. हाच होता ना
अच्छा
कलित म्हणजे माझ्या माहेरी माझ्या माहेरी फक्त हाच होता आता ललित राधिकाच झालं. पण ते का काय झालं, तिकडे होत म्हणून इकडे काही जास्त करण्यासारखं काहीच नव्हतं. आता रात्री आपण तिकडे दिली. तर सगळी अरेंजमेंट ती तिकडे होती. मग त्याचं काय एवढं टेन्शन नव्हतं, पण आता आपल्याला मुलगी आणायची होती तेव्हा डब बल च काम वेगळे असतात ना.
मग
फरक असतो मुलीच्या लग्नामध्ये, मुलाच्या लग्नात.
हम्म ते
आपण तरी काय बोलणार? आणि काय सांगणार? एकदा स्टेज वर बोलवणार, दोनदा बोल बोलवणार तिथं प्रत्येक वेळेस प्रत्येक फोटो साठी तर नाही बोलवू शकत.
हम तेच ना. बाकी आणखी?
म्हटलं मग मी तिकडे गेल्यावर बघते. अजून अजून आता काही नाही. आता बाळाला दिलाय औषध आणि चाललाय
हो हो मी करते तुला एक
हॅलो
हॅलो हो हो हो हो